हॅलो हा नम नमस्कार ताई कशे आहात तुम्ही, बर्या आहे ना?
हो मी मस्त. झालं का जेवण वगैरे?
नाही जेवायचं आहे बाकी की जेवण तर आहे बनवलेलं पण आता काय घरात बसून बसून त्यामुळे फार भूक पण नाही लागत ना. उन्हाळ्याची पण भूक हे होते ना पाणी पिऊन पिऊन असं पोट हे होतं त्यामुळे असं वाटत की रा राहून देत थोडा वेळ असं म्हणून त्यामुळे जेवण नाही झाली आमची तुम तुमची झाली?
नाही अजून आमचं पण लेटच होत. गरम, तेच गरमी, पाणी पावसाचा पत्ता नाहीये.
हो ना काही ठिकाणी कसा पडतोय पाऊस अ आज
आमच्या इथे थोडासा दुपारी झाला म्हणजे एक दहा मिनटं फक्त आणि त्यानंतर परत ऊन पडलं
ह
ह आता असं झालंय की गेल्या आठवड्यात पण थोडासा पडलेला, त्यामुळे लोकांनी लगेच पेरण्या वगैरे केल्या आणि कस, हा, कसं होत मग तो अगदीच नाही पडला तर त्या बीया बी असत त्याला काही होत नाही पण थोडासा पडला की तर कोंब येतात आणि पुन्हा गेलं की मग ते कोंब परत उननी करपून जातात.
हो ना, हो ना, तेच तर होत. खूपच म्हणजे हे आहे ते हो हो
नाही पाहिजे किंवा मग पडला तर व्यवस्थित पडायला
हो निदान एक पाच सात दिवस तरी आठ दिवस तरी व्यवस्थित पडला पाहिजे. म्हणजे जरा सगळ्याकडे पाणी त्याला मुरतं ना मातीत जमिनीत वगैरे तेवढं
ते आणि आम आमच्याकडे कशी भात शेती होते ना
अच्छा हा हा
डायरेक्ट पेरत नाहीत म्हणजे आधी काय करतात की उन्हाळ्यामध्ये असा एक ठराविक चौकन असतो म्हणजे आम्हाला अंदाज असतो की एवढं श लावायच तर एवढं आपल्याला रोप लागतील तर तेवढा चौकोन करून त्याच्यामध्ये शेन गाई बैलांच शेण असत ते शेण वाळलेलं गवत पाला पाचोळा ना तो भात जोडलेला पेंडा वगैरे असतो त्यानी अस सगळं म्हणजे असं थर असतात एकावर एक आणि आजूबाजूची झाडं वगैरे तोडतात ना तर त्याच्या फांद्या बिंद्या असं ते जितकं जाड होईल तितकं चांगलं असं म्हणतात. आणि मग ते हा मग ते उन्हाळ्यात पेटवून द्यायचं आणि तेवढी जमीन भाजली जाते म्हणजे त्यांनी अशी पूर्ण काळी पडते ती
हा हा हा हा
त्याच्यानंतर नांगर धरतात आणि तसतर सुरुवातीला पाऊस कसा असतो नॉर्मली दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी पावसाची थोडीशी सुरुवात होते पण तस कंटिन्यू चालू नाही होत, येऊन जाऊन असतो. मग त्या वेळेला ते बियाणं पेरलं ना किंवा ती रोप पण छान येतात आणि मग हा मग हिरवे गार अस ते वाफे कसे असतात तसे ते चौकोन दिसतात आणि मग त्याच्यानंतर एकदा जुलै महिन्यात कंटिन्यू पाऊस पडायला सुरुवात झाली की एकवीस दिवसांनी साधारण ते उपटतात सगळं जे पेरलेलं असतं ते आणि उपटून मग अस त्या छोटे छोटे असे हे बांधला मूठ बोलतात म्हणजे ते थोडस हातात मावेल तेवढंच खणायचं आणि त्याच्याच पातीने ते असं म्हणजे गोल गुंडाळून मधून काढायचं असं आणि मग ते हा आणि मग पूर्ण शेतभर नांगर धरतात आणि खत टाकतात त्याच्यावरच आणि मग पुन्हा ते सगळं उपटलेलं असेल ते मूड बोलतात ते शेतभर पसरून मग पुन्हा एक ठराविक अंतरावर असेलव म्हणजे मोजून वगैरे नाही पण आम्हाला आता सवय झाली सवय झाली असते की एक इथं एक इथं असं ते पटापटटापट लावत जायचं तस हा तर ते आता असं झालं की गेल्या वर्षी पण त्यांनी गोंधळ केला म्हणजे तो जो लागला तो कायमच झाला तर ते बियांना पेरलेलं सगळं वाहून वगैरे गेलं आणि आता ह्या वर्ष डबोला आणावं लागलं हम्म आणि बियाणं खूप महाग अस म्हणजे शंभर रुपये किलो दहा किलोची बॅग हजार रुपयाला मिळते
अरे बापरे हा हा ह ह
तयार होऊन आपण विकायला गेलो की ते धान पंधरा रुपये किलोनी मागतात
बाप रे किती फरक
शेतकऱ्यांच खूप आवाज आणि परवड नाहीे शेती म्हणजे कस होत की एक तर ते आणि घरामध्ये पहिल्यासारखं होत नाही आ जेव्हा म्हणजे माझ नवीन लग्न झालं खूप जुने लोक होते माझे आजी सासू वगैरे तर तेव्हा कसा प्रकार असायचा की असे गावातलेच अ जे आपले नातेवाईक असतील चुलत मामे मावश अशा तर आपला एक गट कसा असतो त्या टाईपमध्येध्ये एक असा गट तयार करायचा म्हणजे तुमच्या घरातले दोन माणसं माझ्या घरातले दोन अजून शेजार ते दोन असे दहा बारा जण झाले की मग पहिलं तुमचं शेत लावून घ्यायचं
हम्म हम्म हम्म
आ झालं की आमच मग आम्हाला बाहेरच्या माणसची गरज लागायची नाही आणि तर एकत्र कुटुंब पद्धती नाहीये त्यामुळे एक दोन माणसं तर काही करू शकत नाही मोठ्या मोठ्या त्या तर मजूरकर घ्यावे लागतात आणि तेही आता आता चांगले असे मिळतच नाही जो तो कुठे कंपनीत कामाला जातो कोण कुठे जातो कोण कुठे तर ते त्यां कष्टाचं काम नको असत मग आदिवास लोक लोकांना त्यांच्या वाड्यावर आणायला जावं लागतं ज्या आदिवासी वाड्या असतात तिथे
अरे बापरे हा
नोकरी एवढे वाढलेत की त्यांना पाचशे रुपये मजुरी दिवसाची आणि हा त्यांना रिक्षा घेऊन आणायला जायचं परत सोडायला जायचं आणि त्याच्या त्यांना द दोन वेळ जेवण सकाळी चहा संध्याकाळी चहा आण ते ड्रिंक वगैरे करणार असेतील तर त्यांना पूर्ण ते दारू वगैरे द्यायला लागते हो हो आणि ते दहा वाजता येणार पाच वाजता घरी जाणार
हा ते मात्र टाइम टू टाइम एकदम
हा पाच वाजता म्हणजे ते त्यांच मग काय जे हातातलं असेल ते तिथे सोडून जाणार तसच. अस होत त्यामुळं खूप अवघड झालंय सगळं. कारण आता ते घरात मेहनत केली की कसं एवढं लक्षात येत नाही.
हो ना बरोबर.
बाहेरून त्यामुळेला आणखी निसर्गाने दगा दिला की मग आणखीनच हे होतं.
हो खरंय खरंय सगळंच अनिश्चित झालेलं आहे. आणि आता त्या आधी आदिवासी लोकांनाही माहित झालंय ना की आपल्याशिवाय यांच पान हलत नाही. कारण् यांच्या घरातले माणस, हो. त्यामुळे ते लोकही आता बरोबर शिकलेत म्हणजे असं, हे करायला.
हा आणि मग बरेचसे लोक त्याच्यामुळे सोडूनच देतात, म्हणजे करायचेच बंद झाले.
अरे बापरे मग ते शेत तसच न हे केल्या मुळे ते द म्हणजे त्याची सुपीकता वगैरे राहते का तशी.
उलट ते अस एक दोन तीन वर्ष जर केलं नाही त्याच्यानंतर केलं तर जास्त पीक येतं त्याच्या मध्ये.
हो का अच्छा अच्छा ह ह ह. पण मग एवढे दोन तीन वर्ष केलेलं नसलं तर मग त्या वर्षात मग आपलं इनकम च काय हे? म्हणजे घरात.
नाही आता कस होत जो तो कामाला जातो आता मुली पण शिकलेल्या असतात. मग ते प्र त्येकीला असं तिथं जाण्यापेक्षा कमवून आणून ते विकत आणलेलं परवडतं असं वाटतं. कि एवढं सगळं मेहनत करा एवढे ते माणसं बघा ते आणि तेही असे बोलू त्या वेळेला येतीलच असं नाही म्हणजे आज म्हणतील की आम्ही येतो उद्या पण अजिबात त्यांचा भरोसा नस तो जोपर्यंत ते तिथं पाऊल घालत नाही तोपर्यंत अनिश्चित असतं की ते येतील की नाही सांगता येत
अरे बापरे खरंच.
कारण त्यावेळेला त्यांना त्या एक आठ पंधरा दिवस एवढी मागणी असते की हा नाही त तो तो नाही तो आणि जोतो म्हणजे अगदी आप ण लिलाव कसा करतो त्या टाईपमध्ये म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्तये त चला तिकडं.
हो हो म्हणजे कोण मजुरी जास्त देईल त्याच्याकड
त्याच्याकडे जायचं. त्यामुळे मग वैतागतात लोक मग म्हणतात. की नको एक तर खर्च जास्त होतो आणि सगळा मनस्ताप पण होतो. बरेच जण तसच ठेवून देतात.
अच्छा अच्छा ह ह‌.
ह मग हा असं सगळा प्रकार आणि तिकड तर म्हणजे घाटावर तर मोठी मोठी शेती असते तिथं त पाऊस आणखीनच प्रॉब्लेम निर्माण करत.
हो ना पाऊस तर पाहिजेच ना त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही होत हो. सगळ्यात जायतला पाऊसला पावसाच हे लागत.
हो पण त्याच सगळं गणितच बिघडल्या तर गेल्या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त झाला. म्हणजे मे मे महिन्यात सुरू झाला आठ नऊ महिने होत
हो हो खूप खूप होता पाऊस गेल्या वर्षी.
आता का काही जण म्हणतात की अधिक महिन्यात पाऊस पडत नाही काय कोणाच काय लॉजिक सांगता येत
हो ना त्यातलं त्याच्या मागच काय हे कारण विज्ञान किंवा काय हे आपल्याला काहीच कळत नाही ना, माहिती नसत सगळ्याच गोष्टी आपल्याला
हो जांभळाची ती एक पोस्ट फिरत होती की ज्या वर्षी जास्त जांभळ पिकेल हा ते काहीतरी असं पण ह्याच्यामुळे काय होतं जे खरंच चांगल्या परंपरा आहेत ना त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह उभं राहतं कारण की आता प्रत्येक गोष्ट गोष्टीला आडव लावतात पण जुन्या लोकांनी काही गोष्टी केल्या त्याच्या मागे सायन्स आहे आता असं म्हणतात की उमऱ्यात उभं राहून शिंकायचं नाही तर आपल्याला आता वेडे पणा वाटतो पण पहिल्याची घरं कशी छोटी असायची त्याचे दरवाजे पण छोटे एखादा माणूस हा शिंकल्यावर कस आपलं डोकं असं पटकन वरती जाऊन त्या डोक्याला मार लागण्याची शक्यता होती तर मग मग ते अस ठेवलं की नाही बाबा बाहेर किंवा आत उंबऱ्यात शिंकू नको तर डोक्याला लागायचा प्रश्नच येत नाही ना किंवा असं म्हणायच कि रात्रीची नखं कापायची नाहीत आता आता लाईट आहे आपण रात्रीच काही करू शकतो परंतु पूर्वी लाईटच नव्हती कापताना कुठे इकडे तिकडे कापलं जाऊ शकतं तर त्यामुळे दिवसा उजेडी कापा रात्री नका कापू हो काहीतरी विज्ञान आहे त्याच्या मागे म्हणजे सगळंच काही वेडेपणा नाहीये
बरोबर पण ते ते कसं त्या काळी त्या वेळच्या परिस्थितीनुसार ते तयार केलं गेलेलं होत म्हणजे त्या वेळेला लाईट चा प्रॉब्लेम म्हणून ते संध्याकाळची रात्री
हा पण आता बोल आता बोलताना लोक टीका काय करतात की ते अंधश्रद्धा आहेत पण अंधश्रद्धा नाही त्यावेेळेला त्याच्या मागे काहीतरी कारण होतं किंवा असं म्हणायच कि हा रात्रीच कचरा काढून बाहेर टाकायचं नाही अस पण एक समजतय आता त्याला पण तेच एक कि पूर्वी कसं काय पडलं आपलं कुठं कोपऱ्यात आणि आपण रात्री कचरा काढून फेकला तर काय दिसणार
दिसणार नाही खरयं खरयं दिवसा उजेडी
हा दिवस तुम्ही कचरा टाकायला तर काहीतरी पडलंय सापडलं त्याच्या पण होतंय किंवा म असा कोणी मेल तर आपण आल्यावर अंघोळ करायची ही पद्धत होती आता आपण कस झालंय की दवाखाने वगैरे पूर्वी एवढं काही ऑपरेशन किंवा काही ट्रीटमेंट नव्हती आणि साधारण माणसं रोगानेच मरायची कारण अपघात वगैरे गाड्याच नव्हते तर प्रकारच नव्हते तो जास्त आणि नॉर्मली सायन्स नुसार एकदा माणसाच प्राण निघून गेला की त्याच्यातले सगळे का विषाणू जीणू असतात बाहेर पडतात आणि मग आपल्या आपण त्याच्या आजूबाजूला बसलोय तर ते आपल्या पण अंगावर येण्याची शक्यता आहे मग घरी येऊन गरम हा गरम पाण्याने अंघोळ करायची मग असा विचार कोणी करतच नाहीये
बरोबर बरोबर आपण कंटिन्यू करूया हा थांबा
मग आपण कट करून परत लाऊ हा दहा मिनट झाले ना तुम्ही लावा मग